हॅलो!
हम्म बरं.
बोल.
तीन टास्क दिल्यात काय ते सगळं विचारायल्यात प्रश्न. काय आहे किती. मलाच की किती वर्ष झालंय तुझ्या डिस्ट्रिकच पिनकोड संग तुझं नाव सांग.
हा
तुझं, तुझं नाव सांग तुझं डिस्ट्रिकचं पिं पिनकोड सांग, तुझ किती वय आहे ते सांग आणि तू कुठली भाषा बोलतोस ते सांग, तुला कुठली कुठली भाषा वाचायला येते ते सांग, असं सगळा चालू आहे.
मग करकी सिलेक्ट त्यांना
मग ते करायलाचस का तेवढा तुझ फोन आलाता, बोल
हम्म
हं
असंली.
कॉफी कधी देणार सांग.
काय
कॉफी कधी देणार सांग. तुझी कॉफी राहिली आहे अजून बाकी राहिलाय.
देणार देणार.
पार्टी राहिलीय, कॉफ़ी राहिल्या, कार घेतलेली
हा हा
हा नाही म्हणायलाच पाहिजेलस तू आता.
देणार, देणार नाही कधीच म्हणणार नाही मी तुला.
असं, असं वाटालंय मला मोदी बोलल्यासारखं वाटालंय. मोदी कसं सगळं सांगून सांगून नंतर ना करणार करणार म्हणता ये नाही तसं वाटलं मला.
होय काय.
हम्मम मग दिल्लीला जाणार होतेस का नाहीस?
कोण?
तू?
मी आणि कधी दिल्लीला जाणार होतो.
प्रोटेस्ट करायला.
काय कराय?
आंदोलन करायला.
नाही नाही.
का?
मी ती नीट पण दिलो नाही. आणि ते आंदोलन बिंदोलन काय नको मला.
कसलेस आहे मग तू स्टुडन्ट. स्टुडंटच नाही काय सो काय उपोगायचं नाही तुझ आयुष्य.
असू दे नसू दे. तेव काय मला येणार आम्ही बघायला मी आहे का नाही.
कोण येणार आहे बघायला.
कोण पण असू दे. तुच लावतो स्टोरीय आणि बिरी काय नडलंय तो काय पैसे देणार हाय तुला.
काय अरे.
टोर् लावलास म्हणून
तुझ्या एज फ् फ्युचरमध्ये एज्युकेशन करणाररेस ना.
म करणाराय की.
आ म म त्यांनी काय म्हणाले तेने का नुस्ता नीट साठी हे कराना झालंत बाळ एज्युकेशन सिस्टम चेंज करावं म्हणून त्यांनी तसं कराल्यात. जे आपल्या भारतामध्ये एज्युकेशन आहे ते एक चेंज करावं म्हणून.
हम्म हम्म
अईला विषयंच माईत नसते आणि उगाचंच बोलताय तुम्ही अवघडा्
व्हय मी ते बघतच नई तर.
का बघत नाईस? बघायचं असतय तसलं सगळं, भारतात काय व्हायचंय कळाय पायजे का नको तुला. तुला तुझ्या मुलांनी विचारलेत की काय झाल्तं दोन हजार सव्वीसला काय सांगणार म तवा.
गुगलला टाकायचं एवढं काय.
याच्यावरच डिपेंड रावा तुम्ही.
का सांगतंय.
काय सांगत नाई गुगल सगळं मोदीची बाजू सांगते आणि काय सांगत नाई.
व्हय काय.
मग चॅट जी. पी. टी काय सांगतंय.
चॅट जी. पी. टी पण हेच सांगते मोदीचीच बाजू सांगतं. आता घालून बघ‌ कि तू यात मोदी बरोबराय का स्टुडटस बरोबराय मोदीच बरोबराय म्हणते ते.
मोदीच आहे ते सगळं.
हम्म. पिल्ल्या मला गंडवालता.
काय म्हणून.
नंबर घेतलाय रे आज नवीन आणि हाय मेस् -ज आला मंग मी ओळखलो ह पिल्लुचं नंबराय काय आणि मला काय मेसेज केलायसा हाय श्वेता तुला व्ही. आय. टी. कॉलेजला ऍडमिशन भेटतंय म्हणून तू व्ही. आय. टी. कॉलेजला ऍडमिशन कर.
हम्म.
मी म्हणलं पिल्लू तू मला गंडवू नक् बस मला, मला लगेच कॉल केलाय. अ हे माऊशीला गंडवलंय मी आणि मावशीला काय सांगू नको फोन करून हे तू माझा नंबराय ते.
हम्म. तुला कसं काय आलं ट्रू कॉलर ला पडलं काय?
ट्रू कॉलरला त्या तेजसचं नाव पडाल्तं. आणि तेनं टाकलाय रे तन्मय म्हणून
हा.
आणि मग मला कळालं की ह्यो ह्याचा नंबर हाय
ट्रुकॉलरला तेजसचा नाव का पडालतं म्हण? आ.
मला वाटलं मला म्हणाल्यास. हॅलो, बोल मला म्ह
त्यांच नाव का आलतं, त्यांच्या नावावर घेतलाय.
ये नाही, त्याच्या नावावर घेतलाय, ह्याचा नावावर घ्यालता, खरं ह्याचा काय थांब उठला नाही म्हणून, त्याच्या नावावर घेतला, मग तो म्हणला नंतर न करा म्हणला नाव चेंज.
कसं कुठ काय होतंय?
आ.
तसं कुठं काय होते नाव चेंज कराय, ट्रु कॉलरला नाव टाकायचं नसतं स्वतःच.
मी तर काय टाकलय सांगु, तुला काय करायचं? आणि मगाशी दिदीच्या फ्रेंड ना अ फोन केलता. आता काय ह्याच्यावर आणि तेव्हा तिथं काय पडलेल सांग, तुला काय करायचंय.
असं पडलेलं त्याच्यावरती. आम्हाला काय करायचंय, तू कॉल कर हा बोल.
बोल.
तेच की, सांगालतीस काय तर.
ते दिदीच्या फ्रेंड न मेस हे केलता कॉल, तेव्हा तिला पडलेलेत. तुला काय करायचंय ते म्हणाला. तुझी बहीण कसली, असं का टाकल्या, तुला काय करायचंय, कोण कोण, दुसरी मी अनोळखी फोन लावणारी काय ओळखणार.
मग असं कोण लिहतंय?
अरे काय तर परवा झालतं? कुणाला तर गंडवायचं होतं, मग मी त तवा टाकलेलं ते, तुला काय करायचं म्हणून. अगदी तसच हाय आणि मला हे कोणच बोललं नाही का इतक्या दिवस आणि आज बरोबर कळालं ते मला तेच आहेत.
मग नाव चेंज केलेयस काय नाहीस.
नाही केलं, तेच हाय. कशाला करायचं ते ही
कर की नाव चेंज, ते चांगलं दिसत नाही बघ.
नंतर ना, करते.
आई. दे की कॉफी, दे की.
काय तेव्हाच फोन करता बरं, मधी लावू. आठ घंटे झालेत. तिकीट नाही देतायेत तुम्हाक आता. हा ओरडू बिरडू नको आता मग कॉफी.
बोल.
बोल की, ते नाव चेंज कर, चांगलं दिसत नाही ते.
हम्म.
काय मग.
नवीन फोन घेतलयसा?
कोण पिल्लू?
तू तू तू घेणार होतीस ना?
घेणार होतो काय घेतलं नई
का?
नको.
नको.
का नको.
आय्य सांभाळायचं कंटाळाला नवीन केव्हा घ्यायचं.
हाई हो हाय जिओ सर सांभाळायला चांगला आहे काय देओ फोन
म
म्हणजे हँग होत होतात ना हँग होत होता ना तो.
कोणता?
तुझा जो फोन आहे तो.
तोय होय तोय दिले सौरभला.
तो त्याला दिलीस होय.
पण तो दुसरा घेतली.
होय.
हे तर चांगला आहे का.
मग बावीस हजारचा आहे.
बावीस हजारच आहे, म्हणजे चांगला असतोय, असं नसतोय. कुठल्या कंपनीचा हाय विवो.
कुठली कंपनी?
मी पण विवोज घेतलाय चुकून झालं आता विवो चेंज करणारे ओपो घेणारे.
हं.
घे जा की.
घेणार की त्याला परत देणार हा फोन. मला म्हणलं एकदा जरा पण हँग होत नाही काय होत नाही हँग होला आता. विवो चे फोन हँग होतात लगेच. मग मी वापरतोय बरं. चार वर्ष झालं वापरतोय मी विवो चा फोन. बाद हाय विवो चा फोन बाद.
नाही चांगला आहे.
तुम्ही मोठी माणसं, तुम्ही पन्नास साठ हजारचा फोन घेतायसा.
वय काय?
आम्ही वापरणार पंधरा. पंधरा सतरा हजार रुपयाचा मी म्हणलोच नाही. फोन वापरतेस मी म्हणलो वि्हवो मध्येच पन्नास साठ हजारचा फोन वापरते सा
हम्.
आता चेंज करून ये ना आता दोन महिने झाले फोन घेऊन.
कधी घेतलास?
आत्ता दोन महिना झाला, सोळा मे ला घेतलय.
हम्म.
सोळा मे नाही सोळा मे पंधरा मे पंधरा मे लागितलंय.
हुम सो्आ मेला घेतला एस सो्आ मेला घेतला ऐस.
सो्आ मेला घेतलंय काय.
हुम.
अमावश्या होती त्या दिवशी आम्ही घेतलं उगाचच.
नाय अमोशा बघ अमोशाच बघून कोण घ्यायला लागले तुला
अगं त्या दिवशी आम्ही गावाला जाणार नव्हतो काय फिरायला जाणार होतो धर्मशाळा.
हा हा
आणि गडबडीत गडबडीत खेळायचं म्हणून घेतलाय तो फोन न ते असा निघाला फोन जे काय पण पहिली चांगली नवीन नवीन वस्तू ह म्हणजे सेकंड हॅन्ड नाय नवीन वस्तू घेतोय ती बादच असत्या
हा हा
सायकल सायकल पण घेतलेलो बारा हजाराची ती बादच होती आणलेल्या दिवशी ती त्याचं ब्रेक हे होतं बाद होतं त्यानंतर ती पण आता सायकल तशीच पडू हाय. आत्ता फोन घेतलो नवीन माझं माझं म्हणून फोन घेतला आता हँग व्हालाय परत
हम्म
असा विषय आहे फोनचा मम्मीने पण नवीन घेतली फोन काल.
कधी
परवा दिवशी
कोणता घेतली
ओप्पोचा घेतल्या ओप ओप्पो एफ सिक्स सी घेतल्या
टू आमफा ए त्रिशू अव्वा
हॅलो
हम्म
बोल
तेच की मम्मी न पण नवीन घेतल्या फोन ओपोचा
ओपोचा घेतल्या होय त्या मम्मीने मोबाईल घेतला खरं तुमची भांडणं मम्मी म्हटली असेल मी उगाचच नवीन घेतलो
नाय नाय घेतलं तर उगच तुम्हाला घेऊन गेलो असं असतंय ते
असं व्हय
झालं का आता व्यवस्थित हे असतेच बोलतोय की आमचं कुठं काय मी तनिष्का सोबत नाय बोलत कदाचित
का
त्या दिवशी वय अजून पण नाय बोलत
का खरं
माझी कुठे काय चुकी होती तीन जास्त बोलल्या मी कसं अरे आम्ही कशाला विनाकारण सॉरी सारखं सारखं बोलायचं
हम्म
दर वेळेस आम्हीच काय तर नाक खाली करून घ्यायचा
हम्म
बघू बोलत्या ती आता चार पाच दिवसात बोली बोली नाहीतर नाही
होय
आम्ही मधी एक वर्षभर बोललो नव्हतो
हो आम्ही पण बोललो नव्हतो मी आणि सौरभ दीड वर्ष बोललो नव्हतो.
मी त्या वर्षांमध्ये राखी पण बांधून घेतली नाय भाऊबीजला ओवाळून पण घेतलं नाय. कायचं नाय. बोलणार नाय तर नाय. त्यानंतर ना आमचं असलं भारी बॉण्डिंग झालं म्हणजे आम्ही न बोलता राहतच नव्हतो म्हणजे असं काय आसल तर तिला सांगणार काय आसल तर तिला विचारून करणार असं. मग काल अशी भांडण झाल्यात आमची. पण त्यानंतर न भांडणं झाली की दोन-तीन दिवसांनी बोलतात. आता हे जर का मी स्वतःहून बोलत नाही तोपर्यंत ती बोलत नाय आता.
हम्म.
मी बोलायचा प्रयत्न करतोय खरं नको वाटतंय.
तू घरात असल .
होय घरातच हाय की.
आणि मग कसं बोलायलायस.
कशा पलाचोणार ना . ती रूम मध्ये हाय. गॅलरीमध्ये बसलोय.
ह. ह.
तू बसणं येऊन जाऊन करणार रोज मं
काय?